हा येतोय कावाज
हो येतोय तुमचा माझा येतो का
हा यते की दोन दिवस झाले काय अ काय कोणटकच होयना झाले
नाही मी आजार होते जरा
काय होतलेलं
अचानकच एकशे चार ताप होता काल बारा वाजल्यापासून
अरे बाप रे माझ दवाघान्यात ना जाऊन आला
हो रात्री चंद्रा कमी आहे रात्री झाल जवात नि बावून ते तर तू बलवाला बा आरो अर
मग आता काय सांग हो काय सांगितलं मग डॉक्टरनी
नाही जरा पान निखंड तिकड झाले लग्न होतं नात ते बवाच तिकडे गेलते जरा धावपर झाल्यामुं तस राहत आणि घसा जाम होत पाणी पण प्यायना भुकी पण घेऊ ना आणि मी काय खाल्ल पण नाही तर काल
हो का नाही जेवन कॉल करता बोलला परवा मग तर म्हंलं काय अजून जेवढ दिसत नाही ते
आजारी असल्या काय, बोलाय ये ना आणि काय फोनवर बोलणार. काल जाम झालते, पूर्ण जाम झालते काल.
आमच चालतंय की अगं काळजी घ्यायच्याऽऽ त्या शेजारची मग काय आता,,, कोण व असंचऽऽ
म्म हो, हो, गेला हां,, होय आत्ता बारावीलाय.
होय का, मग आता शाळा झाली का चालू, अऽकॉलेज. चालू य, मग कॉलेज करून कधी काम करता ये.
कॉलेजला म्हणजे ऽऽआता मी एक महिना झाला गंऽऽ आमचे जनावरं आहेत नाऽऽ ते ना पाऴ, हम्,,, वैरंण टाकाय गेलंते आनी पडली पायावऽऽ पाय फ्रॅक्चर आहे माझा.
अरे बापरे!
आणि त्यामुळे पण,,, होय,,, त्यामुळे मला असंऽऽ वय जरा चालता येत नाही, दुखतंय ना पाऊल.
हा हा, मग तू घरात,, घरातच बसूनयऽऽ
घरातच बसते मग काय करणार आता सगळं चालायचच नसलंऽऽ
आता चालाय, अंऽऽ, लग्नाला बरं चालयला आलं,
हम्,, लग्ना,, लग्नाच्या मुळं तर सगळे झालेय.
होय का,, अच्छा. मग आता तेे अंऽऽऽ पाऊस बीस पडला का आज तुमच्याकडे तिकडेऽऽ
होय, पाऊस चालूय दिवसभर, दिवसभर आहे जरा आज, रीम जिम रिम. तची.
हा,,, आमच्याकडं पण चालू झालाय म्हणून म्हणलं बर,, बरं वाटतंय जरा पाऊस. चालय मग,, खूप गरम होत होत, खूप गरम होत होत.
होय जरा गर्मी कमी आली बाई
हा,,, मंग कायतर,, मी म्हणलं कॉलेज बिलेज आय कॉलेज वरन येऊन मगं. ते जेवणार बिवणार म्हणलं उशीर होणार असं. मनलं जाऊंदे ऽऽ
नाही का,, दिवसभर पण, होते तर आ थोडे कॉल केले. आता पण कॉलेज चालू होते मगाच्यान.
हा, हा, मध्ये आता तेऽअऽ घरी गुरांच, बिरांच सगळं काम जमतं का.
काय नाय फक्त वैरणच टाकते, अ,, धारा काढायच्याात पण ताकत लागतऽऽऽ नाही ओ देवानजीऽ
हा,,, मग काय घ घरी आई करत असेल काम.
मं बाबा आणि भाऊ करतोय,, भावाला,, भाऊ दहावीला हाय आता, त्याला आवड आहे करायची,, हम्,, तो गऽऽ हम्म, हम् होय.
बरं आहचांगलं आहे ते एकदमडे त्या साईडला खाली मला गोरोबर पूर लोकांकडे आना असं कारण अ कुम्हा लोकांना पाणी बि नाही आहे तिकडे भरोपूर. कोतेच्या म.
आहे, पाणी भरपूर आहे, एक दिवस होणार नाही ईतकिऽऽ चावीला पाणी.
हा,, तेच की एक म्हणजे,, असं नदी, नदी जाते का सळऽऽ
होऽऽ नदी. गावाच्या शेजारी नदीय दोन किलोमीटर अंतरावर.
हो काय,, कोणती नदीय.
भगवती
भगवती
दौगरावती
कोणती
भोगावती नदी
भोग भोगावती नदी हा आणि
चांगली आहे की मग नदीला पाणी कंटिन्यू असते ना आटत नाही अजिबात
अडथ की कधी तरी आगत पाणी ते सगळं नसत
होय काय ह पाऊस कमी असला तर
हो
बर बर र जेवण झालंय काता आता भांडी कायचेच मला आता जरा मला मशीनचं काम पण करायचं म्हण तर कॉल घेतला होता मी बघायला असण कोणाच काय आता म्हणलं तर चला मेशेज आला म्हटलं करून टाकावा एक हा नाही तर असं पण कोण वेळेवर भेटत नाही व्यवसाय करायला. म्हणल जरा दहा वीस मिनिटं घालवते म्हण नंतर दुसरं काम
संध्याकाळची फ्री असतात ना सगळी जरा आठ नऊ नऊ नऊ नंतर तरी सगळी फ्री अस
अ हा पण ते का हो पण ते गावाकड जरा लवकर झोपतात ना सगळे आस
होय आमच्या हित साडेनऊ ला तरी झोपतात सगळी हम
हा मग आता फोनवर बोलत बसन तर घरातली ओरडत नाही.
नाही आमच्यात तस झोपत नाही ना आम्ही साडे दहा अकरा वाजता झपतोय तरी
मग माज सांगितलंय का घरात का मी कोणा कोणावर बोलतोय काय बोलते का तस
म्हण हा म्हणजे आमच्या घरातल्याच तस काय नसतं माहिती आहे त्यांच्या पुढ्यात बोलतोय मी मी काय माघारी बोलते का काय म्हणणार नाहीत काय म्हणत नाहीत खरं
आ हा नाही तर मग सारखी पोवर पोनवरच असते पोनवर असते असे नाही बोलत
नाही नाही मी पण सारखं नाही घेत तेवढंच कुणाचा जरी मॅस सेज आल फ्री आहेत का म्हणून केला तरी रिप्लाय दिला तर करायचा नाही तर नाही
हा हा बरोबर आहे मग काय तर हा बरोबर ते पण आहे, एकसारखं बघितलं ग डोळेव बाध होतील असे आता झोप आलेली दिसते तुला जांबस होय का मला पण हाय चेशमा
आलीस पण
अरे बापरे बराच मोठा आहे लांबचा आहे होय का जवळच दिसतय
जवळन हं आ सातवीत असताान
सातवीत असताना मला पण तेव्हाच लागला होता. दन पण माझ माझ दोन्ही पण आहे जन्म तर जवळच आहे माझा ह असं जास्त दा आमच पण नाही पण माझ बरेच वर्ष आहे. हा मला पण दिसत नव्हतं आठवीला असताना म्हणजे चेक केले तर मला सांगितलेलं असंच जन्मताच डोळ्यात हॉल्ट आहे म्हणून ए
हम
म्हणजे लांबच फळ्यावरच दिसायचं नाही ना मंग नंतर तेव्हा समजलं कि हा लहानपणापासूनच कमी दिसत असेल पण आपण काय समजतो असं दिसत असेल आता पहिल्या आपल्यालाय माहिती कस दिसतं ते बाहेर असं ना त्याजामुळ मग ते जेव्हा त्रास व्हालाला डोकं खूप दुःख कायच फळावरचे अक्षर दिसायचे ना तेव्हा मग चेक केलं म्हणजे डॉक्टरनी सांगले का डोळ्यात जन्मताच दोष आहे कमी दिसण्या फॉल्ट आहे. मग तेव्हा मला मी तेव्हा सातवीस असताना लागला होता.
हम्म हम्म
किती वर्ष झाले बरेच वर्ष झाले.
होय आता नातवंद झाले असते तुमची
आह
नातवंद आले असतील म्हणलं तुमचे आता
हो आता नातवंड येतील आता आहे अस हा आता पुढच्या दोन महिन्यात होल डिलेवरी.
मग बाई पावसाळ्यालाच येते वा
हा पावसाळ्यातच येणार आता आता काय करणार.
पाऊसोळ्यात नको वाटतय.
हम्म तु कायता का
कीच किच हो
किचकीस असते बाहेर जावसं नाही आटत पावसात कुठं एकदम. आणि घरात पण ते काही कपडे वाळत नाहीत. काय नाही ते गोंधळ गोंधळ असतो सगळा. आतभाहेर आतभाहैर कुपडे करा. पुन्हा हे करा मग काय तर.
हम्म हम्म.
बाकी आज भाजी काय केली म.
आज मम्मीन मिसळ केलती.
अरे वा मिसळ खाल्ली म.
ते मी काय खाल्ली नाही काय भातच खाल्ला जरा न
हा ताप ताप आल्यानंतर कसे मिसळ खाणार.
नाही काय खावसं वाटत नाही काय नाही नकोच बाई म्हण
पेज पेज प्यायची जरा मुगाच्या डाळीची.
हा हा.
करताय का तुम्ही तसं ते वरण असं करता ना. एकदम पातळ वरण करून प्यायचं. हा मग ते असं मिठाच करायचं आणि ते प्यायच जरा ताप त्या हेजात ते चांगलं असतं तरी जरा पण लागते म्हणजे ते असं पचन आणि भूक लागते, अस एकदम. बाहेरचं काही जास्त खात नाही ना.
नाही खात.
हा मग घरी असं शिक बाहेरच आता तर पावसाळ्या खयच नाही, नाही तर खूप त्रास होतो.
होय. हम्म हम्म.
मग आता कॉलेज ला कधी जाणार आहे?
कॉलेजला आणि जायचं की पाच सहा दिवसन तब्येत ठीक होऊ दे पाय ठीक होऊदे मग आयाच.
हा काय बी ब शिकवायला सुरुवात केली असेल की.
हो केली आहे.
होय का हम्म.
मग काय आणि विशेष.
विशेष विशेष अस काय नाही आमच्याकडें आमचं पण असं आता जेवण पाहुणे होते आमच्याकडे ते गेले आताच, आता